हो हा हा जेवण झालं की तुमचं
हम् जेवण झालं की
हा हा ह
म ह्या पावसात काय पीठ
खरीप पावसाळ्यात नाही तून काय काढली. काढायची हाय पोरांची शाळा वगैरे चालू आहेत अजून! सुट्टी असली तर
म एक दिवस, होय आम्ही ट्रिपला जाणार आहे की.
कट करा फोन कट करा, तुमचा आवाज येत नाही, सॉरी! हा मग कुठे जायचं बोलताय?
अंबोली! आंबोलीला आता धबधबा असतो मोठा.
हा हा!
म राऊतवाडी आहे.
हा हा मग तिथं कस काय? एक दिवस राहायचं असतंय का काय दिवसा दिवस यायचं?
हो वन डे पण होतय आणि राहायला पण चालते दोन्हीपैकी काय पण चालत.
हा हा हा हा!
शक्यतो वन डे केलेला बर असतंय वस्तीला वस्तीच काय हे नसतंय सोय होत नाय व्यवस्थित पावसाळ्यात.
हा हा आता लहान मुलांना घेऊन जायचं म्हणजे लगेच दिवसा दिवस आलेलं बरं सोडा.
होय, अ कधी आंबोलीला गेलता का तुम्ही?
नाही ओ मी कुठच नाही झाल गेलो ट्रीप बीप कायच नाही.
आंबोली अजून बघाय नाही अजून काय गोवा?
नाही गोवा पण नाही.
मग काय काय बघितलंय तुम्ही?
कायच नाही मी फक्त पुणे बघितलंय आणि गणपतीपुळेला जाऊन आले. ते एकच दिवस.
आणि हम्पी बदामी
हम्पी बदामी मी पण एकदा बघितलय. ते आमचं कस माहेरच देव आहे.
हम्म!
बनशंकरी मग तिकडं गेल्यावर जाऊन आले.
मी अजून हम्पी बदामी बघितलं नाही.
हम्म जाऊन या की एकदा मग, जात असतीलच कि तुमचे
आमच्यातले घरात इथले घरातले कोण जाईत नाहीत.
मग कोण जातंय?
कोण जाइत नाय इथले घरातली.
सासरवाडीकडून?
तिकडे जात्यात की.
मग त्यांच्यासोबत जायचं.
पण त्यांचं टायमिंग कधी असतंय ते बघून मग ठरवायला पाहिजे.
एकदा कधीतरी जाऊन यायचं तिकड बघण्यासारखं आहे. ते गुरु पिक्चर बघते ना तिकडं झालं शूटिंग ऐश्वर्याचं.
गुरु पिक्चर बघायला नाही मी!
हम्म!
मग गोवा अजून बघितला नाही तुम्ही?
नाही ना!
कधी तर जाऊन येऊ की गोव्याला, गोवा चांगला आहे बघासाठी.
हा एकदा ट्रिप काढूया की आपण.
हा, म आपण
हम्म.
हा. मग गाडी कुठली ठरवायची, तुमची माणसं किती हायत्?
आमची आमची फॅमिली चार जण आहे. माझ्या जावेची
असं आम्ही सात, आठ जनाय.
शापुरला जाणार हाइत.
हां तुम्ही? त्या आता किती जण फॅन ठरतात त्याच्यावरून ठरून येतील
हम् शक्यतो एक गाडी ठरवलेली मोठी फार असते.
हम्म तेच की मेंबर किती होतात बघायचे तर तिथं जाऊन फिरून येतोय.
महाबळेश्वर बघितलासा काय नाही.
नाही ओ. तुम्ही बघितलाय?
महाबळेश्वर बघितला असशीला तुम्ही.
नाही हो बघितलं. तुम्ही बघितलं का?
मी महाबळेश्वर बघितलय.
हां मी नाही काहीच नाही बघितलं मी.
राय आम्ही महाबळेश्वर बघितलय. रायगड बघितलय.
ती मुलं-मुलांची कशा ट्रीप होऊन जातात तसं आम्हांला बायकांना कुठं मिळत नाही.
महाबळेश्वर, रायगड
काय मला कॉल केलास
गणपतीपुळे तर बघितलाय का नाही?
गणपतीपुळे फक्त बघितलोय.
हां मग वर्षात नाही एकदा दिवाळीला जायचं ट्रीपला.
आता कस पोर लहान होती ना लहान आहे लहान नाही म्हणून कुठे गेलो नव्हतं. आता इथून पुढे जायचं.
म्हणजे कस म्हणजे दिवाळीच्या टायमिंगला गेलं की चार दिवस
हम्म जायच की ह्या वर्षी जायाच दिवाळीत. पंढरपूर नाही बघितलं काढायचं पंढरपूर पण ट्रेन आहे ना पंढरपूरला. पंढरपूरला ट्रेन नाही.
ट्रेन नाही बहुतेक.
अश्विनी फोन कराल्या ना हॅलो
नन-नंतर न
हां बोला
नंतर न ट्रिप काढायला काढा कधी तर पंढरपूरची.
काडा की
आता आषाढी एकादशी आहे. आ म आषाढीला गेला तर चालतंय का या पंचवीस तारखेला?
हाव आषाढी आले पण .
आता गर्दी जास्त असणार.
हा आता गर्दी असणार भरपूर. मुलांना सुट्टी असते सोडा चालते आता गेलं तर. कुणेलो
ते वनडे होतय काय नाही माहित नाही.
हां.
काय तो दोन दिवस सुट्टी काढा लागतो ना. हम्म ते अजून मी पण पंढरपूर कधी बघायला नाही त्यामुळे माझे लक्षात माहित नाही किती किलोमीटर आहे काय? नाही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
पंढरपूर अजून बघायला नाही.
होय मग जाऊन ये की मी एकदा गेले लहान असताना ते पण. ते पण लगेचच रिटर्न.
लहान असताना मला घेऊन गेल्यात म्हणतात फक्त पण तो माहित नाही लक्षात नाही मला गेलोय का नाय. लोकेशन अजून आठवत नाही आहे काय काय बघितले काय नाही.
हां.
त्यामुळे पंढरपूरला एकदा जायचं हाय बघाय पाहिजे.
अं पंढरपूर मग तिकडे गेलं की अक्कलकोट, तुळजापूर हे जवळ-जवळचं आहे.
ते सगळं एकदम केलेलं बरं आहे.
हा तेच की एक दोन दिवस ती पडणार काढा सुट् टी तुम्हाला मिळते ना सुट्टी? हा आणि मिसेस काय करतात? जॉब वगैरे
मिसेज आहे जॉब नाही घरीच असतात.
घरीच असते का?
त्यामुळे सुट्टीचा काही प्रॉब्लेम नाही.
म ते बरं. पण तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मीसेज जॉब करावी असं.
जॉब आता कुठे आहेत काय जॉब नाही आहेत.
पण केलं की मिळतात ना जॉब.
तर कुठे करणार जॉब करण्यासाठी काय आहे इथे कोल्हापूर जिल्ह्यात जॉब नाही आहेत कुठं.
हम्म हम्म हम्म.
नाय एरियामध्ये जॉब नाही आहेत.
आणि मुलं लहान असतील. म काहीतरी बिझनेस बघायचा ना.
बिझनेस आता काय करायचं आमची पहिला बिर्याणी होती.
हा.
आम्ही बिर्याणी करत होतो आता बंद केले. बिर्याणी जमतंय करायला.
हा हा पण थोडी असणार.
आ नाही जमणार की आम्ही आठवड्यात ना वाकं करत होतो पहिला आता करत नाहीस.
आता ज्या ज्या वेळी बिर्याणी केल नाही खायला पण नाही
हा बिर्याणी मी फक्त भात भात खाते पीस नाही खात
मग काय उपयोग पीस मध्ये तर सगळं असते
पीस नाही खात
मला अंडा बिर्याणी करायची
हा अंडा बिर्याणी आवडते मला पण कधी बनवल करत नाहीत आमच्या घरी अंडा मी एकटीच खाणार बाकी सगळे चिकन खातात माझ्या एकटीसाठी कोण देणार मला
चिकन बिर्याणीच करायची त्याच्यामध्ये अंडी मिक्स करायची फक्त
मग ते शेवटी तसंच करते की मी भात घेते त्याचसोबत अंडी खातो
अांडा बिर्याय होत्या त्या गिरवीतच त्या अंडी बुडवायची सगळी
पण ते तसं नाही ना टेस्टी मला बाहेरची खायची अंडा बिर्याणी
बाहेर अंड्या बिर्याणी कुठं मिळते का माहित नाही
मग असणार की
चिकन बिर्याणी मिळते पण अंडा बिर्याणीच काही माहित नाही अजून
हा हा हा
तुम्ही नॉनव्हेज च काय किती प्रकार खातय
काय नाही फक्त अंडी खाते चिकनचा रस्सा
चिकनचा रस्सा
हा तुम्ही हॅलो, हॅलो, हॅलो हम्म, हॅलो चांगलं वाटत नाही आपण घेऊन जायचं हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. त्यामुळे जरासं अवघड आहे. असंच आहे. अजून आमची मुलं लहान आहेत त्याच्यामुळे हॅलो. हॅलो. हज